हॅलो हॅलो हॅलो ना
हा काका, माझं एक कॉल बाकी होता, म्हणजे दोन कॉल बाकी होते, एक कागदरतना आता हारेकडून जाईल. हो झालं, म्हं, माझे पाच कॉल काका
नंतर ते वजन येते
परत फोन लावायचा नाहीये ना
नाई
सोपं द्या मणा कइ आता
हम हं देतील न म
हा
हम
काय म्हणले, काका?
काय नई
काय चालूय, तब्येत बरीये का?
हा
हौ का
हो
साई शू हॅलो. मग पहिलं जायचं ठरत ते पा, पहिलं जायचं ठरतं का ते पा.
झोपले ती.
कोण झोपली मावशी?
मी, साई शिव.
बर्ड्स प्रो थ्री
ताई शिवाय झोपली म्हनलं.
हाव का?
हा.
हो का. बाकी काय चालूये, कासा मग? ये इंदपूर उकरवाल्यांना सोयाबीनचं सांगा बरं का. नाही ते करणार नाही, ऍक्शन नाही घेणार काही
हा ज करत्यांन बरोबर
हा ते देशपर्णी ते सांगा त्याला
हम्म.
देणार नाई काई नाई.
हम्म.
झाले का तीन मिनिट? थांबा काका आणखी एक मिनिटं थांबा.
हा, दोन मिनिट आठरा सेकंद
हा.
ते. आशे फोनवर बोलतो आपण काका पटा पटा पटा पट शिकून पळतानेच्यावर होत नाही काका?
नाही, आपण फोनवरती बोलतो त. त्या पट पट पटपट सेकंद निघून जात लगेच झटपट. इकडे वेळच वेळजाऊ लागला हा ना.
हा.
डिवाइस म्हणते कॉन म्हणून चार्जिंग संपली असेल त्याची, बर बर